चालू नाय, हॅलो.
हॅलो, आवाज येतोय?
हो येतोय, झालं जेवण?
नाही, तुमचं झालं?
नाही नाही, अजून झाल नाही.
अच्छा का बर, हा थोड कामातच आहे.
अच्छा!
काय चालूय तुमचं?
काहीच नाही, ड्युटी वर आहे!
अच्छा ड्युटी करता, कुठे?
हो.
ड्युटी करतात तुम्ही?
हो. हॅलो.
हॅलो.
हा.
कुठली फिल्ड आहे म्हटलं तुमची?
आमची नर्सिंग फिल्ड आहे.
हो माझी पण तीच आहे.
अच्छा, कुठून झालं तुमचं नर्सिंग?
अ माझं वाशिम जिल्ह्यातून झालंय. माझ्या इकड नाही, बाहेरगावी झालंय.
कुठं?
बाहेर गावी झालय.
अच्छा.
हम्म.
हो
तुमचं काय झालं एनएम जीए, एनएम तर नसतच, जीएनएम झालं बीएससी. अच्छा जेनीन झालं
हा
मग सिव्हिलला आहे का, कुठं प्रायव्टला?
प्रायवेट?
हो का कधी झालं कमप्लीट नर्सिंग
काय म्हणली
कधी कंप्लीट झाला म्हटलं नर्सिंग
याच वर्षी झालं
हाव का माझही याच वर्षी झालं हम् रजिस्ट्रेशन वगैरे आलं का तुमचं मग
नाही रजिस्ट्रेशन नाही आल अजून
का बरं?
टईम वेळ आहे त्याला येयाला
म्हणजे आता नेमकंच झालं काय कमप्लीट
हो
हा रजिस्ट्रेशन ला अप्लाय वगैरे केल कनई
रजिस्ट्रेशन साठी अप्लाय झाले
झालं अप्रुवल आलं तुम्हाला अप्रुवल आलं
अप्रुवल अजून चेक नाही केल
अच्छा मीही रजिस्ट्रेशनला टाकलं पण अप्रुव्हल वगैरे मला काय आलेलं नाही अजून रिस्ट्रेन ला मॅक्स जिमम सहा महिने लागतात म्हणून म्हणले होते पण आमचं तर एज्युकेशनच कॉलेज संपूनच सहा महिने झाले अजून पण नाही आलं
आमच, आमचं तेच झालंय
हो का
हा
येईन, येईन तुम्ही कुठं गेलं म्हणजे सॉरी बारावीच्या बेस वर केलं का दुसरी कुठली डिग्री घेतली डिप्लोमा काही
त्याच्यानंतर आयटीआय केला एक वर्ष त्याच्यानंतर ऍडमिशन केल
हो ग वाह तुमचा आय टी या पण झाला कशा मध्ये
आय टी आय झाला अ याच्यामध्ये झाला कॉम्प्युटर ऑपरेटर
हो का मस्त आहे मंग ऑनलाईनचे काम ती बरे हॉस्पिटल ला आरामात सांभाळू शकता मग काय म्हणत तुमच पेशंट
आमची पेशंट म्हणतात घरी जाऊद्या
अ हा, हा हाव का
हा
कु कशाचं हॉस्पिटल आहे तुमचं कशाच स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर
डॉक्टर एमली मेडिसिन आहे क्रिटिकल केअर आहे
हाव मस्त आहेत मग पेशंट तर भरपूर पाहायला भेटतील तुम्हाला
हो
आपल्याला छान टॉपिक मिळाला बोलण्यासाठी बर का क्रिटिकल केअर म्हणल्यावर मस्त आहे तुमचे पेशंट
हो
हाव माझाही चालूच आहे जॉबच चालू आहे
तुम्ही कशात जॉब कर
मी गा नाहीक आणि पिडतिक
गायणेकमध्ये करता कां.
हो मॅटर्निटी.
अच्छा.
काय म्हटले.
तिथंच चालू असतं म्हटलं पिडॅट्रिक मध्ये आणि गायणिक मध्ये.
अच्छा, मग लेकर संभायचा चांगला. एक्सपिरियन्स आलात असल तुम्हाला.
हगीच छोट्या बचीच्या हगीच वगैरे, चेंज करता का नाही तुम्ही?
तुम्हांला नाही ना.
हॅलो.
हॅलो.
म्हटलं छोट्या छोट्या बच्चूच्या हगीज वगैरे चेंज करता की नाही. हॅलो हॅलो. नेटवर्क नाही ये.
मला आवाज येते.
हॅलो.
आवाज येतो ते कॉल आला होता, मला त्यामुळे कटला आवाज कटला होता. हम्म, आम्हाला. बच्चू सभळायचं काम नाही, मी फक्त गायनिक मध्ये काम करते. नाही नाही नाही फिडरल ट्रीटमेंट.
वगैरे करते बस.
मग ते बच्चूला काही एनआय सी मध्ये, ठेवायचं काम पडलं तर इंट्राकॅट वगैरे टाकता येत असेल ना.
सर्व करत्यात.
सर्व टाकतय ते, चांगला एक्सपिरियन्स आहे मग.
हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज येत आहे नाही.
आवाज येतो ना, पण मला स्पष्ट.
मला स्पष्ट येत नाहीे.
आता कसं आयला.
हां आता येतोय.
हा रेंज नाही. आमच्याकडे पाणी चालू असल्यामुळं ना थोडं, ब्रेक होत, रेंज मध्ये हां. तुम्ही गेलं होते पीर्यटक मध्ये गायणीक मधी.
नाही गायनाक मध्ये नाही केलं.
हो का, थर्ड इयर ला विषय होता, कां म्हणून ह् ह्.
हा.
थर्ड इयर ला होता विषय आम्हाला.
अच्छा.
गायन्याक हम्म. मग भेटला चान्स, होता का?
हो आम्हाला पण होता, पण इंटरेस्ट नव्हता.
हा, नाही मुलांना नसतोच. मुलांना कधी अभ्यासात इंटरेस्ट असतो.
हा, अभ्यासात इंटरेस्ट कधीच नाही.
कधीच नसतो, निघाले की नाही मग.
निघालं.
बीना अभ्यासाच चांगली गोष्ट आहे.
माझी एक बीण डोक्याची बहीण होती. तिन स सर्व कुष काढण्यात मदत केली माझी. दुसऱ्या पो अ दुसऱ्या पोरीचा ऐक. ऐकू ऐकू मला नोट्स देत नव्हती. ती लपून ठेवत जा माझ्यापासून हां.
आश्या बहिणी असतात का तुझ्या.
हा काही काही अशा, पण बहिणी राहतात आमच्या.
हो का, सोबतच होती तुमच्या.
हो.
हा चांगली गोष्ट ये. माझ्यासोबतही माझे भाऊ होते, बरं का दोन दोन होते एक सोडून.
हो का.
हम्म, तुम्ही तसे मिळेल तुमची बहीण. ती बिचारी अभ्यासरी तरी करत असल, सेम कंडिशन माझे, माझे दोन्ही भाऊ नालायक होते.
हो.
काहीच नाही. ताई फक्त त्यांना प्रॅक्टिकलच्या वेळेस ताई दिसणार. त्यांना नोटच्या वेळेस ताई दिसनार, मला तर कधी. कधी वाटायच मी वाचते बाबा, तुम्ही झोपा काढा तुमचा अभ्यास. ते मी करते पेपरही मी देते.
नाही तसं करायला करायला, पाहिजे होतं तुम्ही. त्यांच्यावरचा अभ्यास केला असता, तर ते तरी पास झाले असते.
अशा ही झाले ते अशा ही झाले, हुशार आहेत तसे हम्म.
हुशार आहेत, नाही मला वाटलं आमच्यासारखेच आहेत काय.
रिझल्ट कधी लागला तुमचा. आ.. हो कधी म्हटलेय सप्टेंबर मध्ये.
काय?
हॅलो.
हॅलो.
आवाज गेलाय, भाऊ तुमचा हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.